येतोय का मॅडम
हो येतोय मॅडम.
आज काय चाललं? आज काय विशेष?
काही नाही. आज एकादशीचा उपवास आहे.
हो ना.
हो.
ह्म, आमच्याकडे पण तेच हे इकडे पंढरपूरला वगैरे तर फार छान सगळीकडे वातावरण असेल, आज सगळी कडच्या पालख्या आल्या असतील.
हो सगळ्या पालख्या काल रात्रीच येऊन गेल्या, काल न्यूज वर बघितलं ना
हो ना मी पण न्यूज वर वगैरे बघितलं, पण असं जे प्रत्यक्ष बघतात त्यांना किती छान वाटत असेल ना सगळं बघायला.
अ-हो. ग ते हं माझा मामे गरे हं माझा मामे भाऊ पण गेलाय ना, मग त्याने तिथले व्हिडिओ वगैरे टाकले होते. अं मुक्ताबाईंची पालखी आली, तुकोबारायांची पाल खी आली त्याचे व्हिडिओ टाकले होते त्याने मला काल.
हम्म, एक आपली महाराष्ट्रातला एक सणच म्हटला जातो त्या दिवशी तो पंढर
हो, पंढरपुरात हं
खूपच छान वातावरण राहतं कारण बरेच जण सांगतात, ती वारकरी जातात त्यांचे अनुभव सांगतात ना आमच्या इथे बरेच जण येतात ना, त्या बाजूचे ते सांगता आम्ही दरवर्षी वारीला असतो. मग तिकडे काय- काय असतं, काय- काय नई बॉ वारी करताना. आयुष्यात एकदा केली पाहिजे बॉ, कोणी कितीही पुढे जावो हाय कि नाही. तुझं कोणी म्हणत की, नाही- नाही असं नाही, तसं नाही
हं, एकदा वारी खरंच करावी. आता म्हणजे माझे आजोबा होते ना, आईचे वडील ते दरवर्षी जायचे, त्यांनी कमी कमी हो आणि विशेष म्हणजे फक्त पंढरपूरचीच नही केली त्यांनी. ते आळंदीची वाळी वारीला जायचे पैठणच्या वारीला जाय ते इथे त्र्यंबकला सुद्धा ते पाहिचे इथे, हो आवडत त्यांना खूप आवड होते. हो.
बरेच म्हातारे- म्हातारे किती म्हातारे वयस्कर लोकं असतात. हौशीने वारीला येतात, आता तर ते रिंगण वगैरे होतय होतं.
माझ्या घरच्यांनी नही सांगितलं होतं की जाऊ नका, तरी सकाळी म्हणजे त्यांच्या अं घरी ना, अं हे वारीच्या लोकांना जेवण अस तं एक दिवस, मग ते रात्री मुक्कामाला येतात आणि जेवण वगैरे करून मग रात्री त्यांच्याकडेच मुक्काम राहतो आणि सकाळी चार- एक वाजता ते निघतात लगेच. उठून आंघोळ वगैरे करून, चार- पाच वाजता निघतात. तर माझे आजोबा एकदा त्यांच्या-सोबत, म्हणे मी जात नई म्हणे फक्त पुढेपर्यंत जाऊन येतो म्हणे, त्यांनी बॅग भरून पहिलेच गाडीत रात्री ठेवून दिली होती.
हम्म ह्म.
अन त्यांच्यासोबत चालले गेले.
हम्म.
म्हणजे खूप आजारी होते. तरी पण म्ह
तरी पण ते म्हंता हाऊस असते, एक म्हणतो ना आपण हौशीला मोल नाही आणि ऐक इच्छा पण पाहिजे मनातनं. आपण म्हणतो ना, ब तिची इच्छा पण
ऐकत ना आईच उद्या जाईल. हो, मी चालू शकतो तोर्यंत मी जाईन.
हा! प्रचंड इच्छाशक्ती म्हणतो ना, आपण त मनापासून भाव असेल तो देव कसा पण आ
हा! मग अ त्यांची शेवट इच्छा होती की, मी मेल्यानंतर पण तुम्ही वाटल्यास तर बसने जात जा. पण आषाढीची वारी चुकू नका देत जाऊ. मग कोणी ना कोणी जात मोठे मामा जातात, नाही तर लहान मामा, आता त्यांचे मुलं जातात.
अरे वा! म्हणजे कोणीतरी एक जण करतचय बुवा. पण चांगला आहे ना की, आपल्या आजोबांचा वारसा चालू ठेवत आजोबांनी शब्द दिलाय तर, आहेत का अजून, का वा वा वारल्यात बाबा?
आजोबांना जाऊन झाले दहा एक वर्ष झाले जाऊन. पण मग दहा वर्षात त्यांनी एकही खंड पडू दिलेला नाही वारी
म्हणजे बाबांचा जो शब्द आहे, तो चालू ठेवलाय.
हो! चालू ठेवलाय त्यांनी.
नाय इच्छा होती. चांगलयं, चांगलय काहीतरी पाहिजे ना अस जुन्या माणसाने सांगितलंय, आपण ते परंपरा चालू ठेवतोय म्हणजे, काहीतरी वेगळं आणि छान वाट त ना की, नाही आपल्या मोठ्यांच ऐकतोय आपण काही
हो! आणि म्हणजे माझी आजी तर अशी जुलै मध्येच वारली होती आणि वारी म्हणजे, लगेच अ पंधरा - वीस दिवसात वारी होती. तरी पण मग त्यांनी शब्द तो मोडलाच नाही. तरी माझे मामा गेले होते. अ, हो! महिना ही झाला न्हवता आजीला जाऊन, पण त्या आजी आणि म्हणजे आजोबांनी त्यांना म्हणजे की नाही, की तू जा तुला जावंच लागेल. तर खंड पडू द्यायचा नाही. असं, जसं काही त्यांना हेच आहे. ते पडूच देत नाही. कोणीही जात त्यांच्या घरातल्या एक जण वारीला आ
चांगलंय ना एक म्हणजे पाहता ते परंपरा हेही खूप महत्त्वाचं.
हो! अजूनही त्यांच्याकडे वारीच्या लोकांना जेवण असतंच.
हो ना! ह आप आपण बघतो ना इथे बरेच त्रा वगैरे असतात. त्या मधले त्या टाईमात लोकांना इथे जेवणाचं वगैरे हे करतात. तर बघ
हा! हो! आणि माझी आजी जोपर्यंत होती ना, माझी आजी त्यांना पूरणाचाच स्वयंपाक करायची. वारीच्या लोकांना, चांगलयं, हो! शंभर एक लोकांचा स्वयंपाक असायचा, पण पूरणाचा स्वयंपाकच करायची माझी आजी की, नाही की, ते एवढ्या लांबून जात तिलं, मग त्यांच्यासाठी मग अस तर शंभर लोकांचा पुरणाचा स्वयंपाक माझी आजी स्वतः करायची.
हो!
हम्म!
चांगलंय!
हो!
एवढ्या शंभर जणांसाठी ह, आणि तिकडे तर मोठे मोठे मांडे वगैरे करतात, आहे की नाई?
हा, मग खापरेवरचेच मांडे करायची. ची आजी माझी
हो, ना! बापरे कॅपॅसिटी असेल तेवढी आजीची करायची जुने लोकं करू शकायचे बाबा आपण नाही करू शकत काही.
आजी स सकाळपासून पुर्णाच्या पोळ्या करायला लागून जायची,
हम्म् हम त म्हणते कॅपेसिटी असते आपल्यासारखंच सध्या याच्यात करू शकत शकत नाही आपण असं झालय.
दुसरा स्वयंपाक मामीने त्या करून घ्यायच्या पण पोळ्या माझ्या आजीच करायच्या.
हो ना, अरे वा, अओ आम बा, तिकडे गावाकडे गेलो तेव्हा बघितलो आम्ही. म्हटल अजूनही या लोकांची करण्याची कॅपॅसिटी हे.
महत्वाचं.
हा..
ते आपण घरातल्या घरात एखाद्या सणालाही करायचं म्हणल तो होत नाही आपल्याकडनं.
होत नाही खरंच आहे.
हो ना म्हणजे जुन्या लोकांना खरंच, मानल पाहिजे आज शंभर लोकांच्या पुरणपोळ्या करण पुरणपोळ म्हणजे मांडेच करतात ते लोकं जास्त. तिकडे ना हो कारण मी बघितलं यावेेळेस ऐका ठिकाणी का कार्यक्रमाला गेली होती त्यावेळेस पण एवढ्या वारकऱ्यांसाठी एवढं आनंदाने करणं म्हजे खरंच अजी
हा. हा... जोपर्यंत आजी करायची ना तोपर्यंत आजीने पुरणाचं स्वयंपाक केला.
अरे बापरे..
हो सात सात आठ व ह सात आठ वर्ष कंटिन्यू माझ्या आजीने तेच म्हणजे पूर्णाचाच स्वयंपाकराहायचा. लोकांना हो.. हो आणि आजी पण मग त्यांच्या सोबत वारीला जायची हो. हा. आणि दुसऱ्या दिवशी उठून आजी त्यांच्यासोबत वारीला पण जायचे आजी आणि बाबा.
हम्म हमम.. मस्तय.
हम्म..
खरंच म्हणजे एवढ करणं म्हणजे फार हेना. हम्म...
बाबांनाचा इतका त्रास होता तरी वा जा हा नाल अ मामण ते करतात आता पुरणाचा स्वयंपाक नाही
चांगलंय.
आपल्यासारख्या करण तर सध्याच्या याच्यामध्ये खरंच शक्य नाही.
पाच लोकांचा करू शकतो. नाही नाही त्यांच्याकडे आम्हाला विशेष वाटायच.
याला ठेवायला दिला काय? शंभर लोकांच करणं म्हणजे आपण दहा घरातल्या पाच सहा जणांच करतो. ते पूर्ण होत नाही आपल्याला.
हा तेच ना,
खरीची गोष्ट आहे, आणि खरंच जुन्या लोकांना मानावं लागलं आणि याच बाबतीत नाही. सगळ्या -सगळ्याच बाबतीत.
हम्,
दुखणं असो किंवा काही असो किंवा कुठं असह न असो. त्यांचा जो स्फूर्तपणा होता, ना तो आपण करू शकत नाही?
हा,
क नाही?
हो आजबाऊ डॉक्टरकडे जाऊन पहिले सगळ्या मेडिसिन घेऊन यायचे. मला वारीला जायचंय, तर ह्या दुखण्यासाठी गोड़ी लिहुन दया मला मेडिकल वून मेडिसिन म्हणजे, म म मेडिसिन त्या सोबत घ्यायचे?
काळजी घ्याची.
हो की हो,
आमचे पण आजबा होते ना, पंढरपूरला वगैरे जायचे नाही म्ही दर्शनाला ते पण शिक्षक होते? पण विचार इतके छान आणि असं, कधीच गावाकडची भाषा बोलणार नाही, एकदम शुद्ध म्हणजे बिलु. कुल गावाकडचा शब्द आहे कधी त्यांच्या तोंडात यायचा नाही, एकदम शुद्ध आम्ही हे! असं टिटवी वगैरे ओरडताना म्हणायचं ना, बाबा टिटवी ओरडली. आगं तो पक्षी येतो, त्यास आणि जातो? इतके सुंदर विचार होते, आपण म्हणाच गोस्की लागली की नाही कोणी आठवण काढत. अरे, अन्न नलिकेत अन्न अटकतं तेव्हा घुचकी लागत? ते असं इतकं छान समजावून सांगायचे माझी आ, ी वारलेली होती पण आजोबा म्हणजे स्वयंपाक वगैरे याच्यापासून पूर्ण करायची. आजी आजारी होती तर आजी लवकर वारली, अजून तोपर्यंत माझी लहानी मावशी. मामा होते, आणि त्यां लग्न झालेले होते पण बाबा घरातलं वगैरे सगळ इ छान, घय म्हणे खौ म्हण ये आ माण सुद्धा करणार नाही, नाही? खरं म्हणजे, जुन्या लोकांचं आपल्या आजोबा वगैरे यांच ही गोष्ट पण खरंच कौतुक करण्यासारखी आहे?
ह,
आत्ताची पिढी आणि तेव्हाची पिढी बरोबर नाही?
हा? अम्हाला हे शेतात... घेऊन गेल.. की मग ते झाडावर, म्हणजे हारभरे लावलेले राहिले ना. तर तोडून आणायचे? आम्हाला सांगायचे तोडूनना आना, मग ते आम्हाला भाजून पण द्यायचे शेतातच? भुई मुंगाच्या शे शेंगा तिथच भागायच हो, मामांकडे श यती ना. हो गेत की म्हणजे मगेतात, हा आजोबा म्हणजे स्वतः पण भाजू ना आम्हाला, स्वतः बजून द्यायचे ह्या गव्हाच्या ओंब्या ज्या असतात. ना हो,
हम् तुम वि झा
आणि खूप छान लागायचे मॅडम खायला? ते आता भेटणार सुद्धा नाही आपल्याला, हो खूप मजा केलेली आहे.
जे ज म्हणतो म्हणतो ना आपण शेर शेतातला तो आनंद असतो ना. काहीतरी वेगळ, आता म्हणजे त्या गोष्टी अनुभवायलाच भेटणार नाही आम्ही पण काही दिवस बघितलेले आहे मळ्याच्यावर. वातावरणाचं कसं हे अस
हो. आणि त्यांच्या शेतात जी विहीर होती ना ती विहीर फुल भरलेली राहायची. वीरेना फुल भरलेले राहायचे आम्ही डायरेक्ट यांना हा आम्ही काय करायचो बादली राहायची छोटीशी अशी बादली. डायरेक्ट बुडवायंच ती भरून आणायची आणि पाणी प्यायचं.
बरं बर का आता पुढच्या गप्पा मारु पुन्हा हा, हो ठीक आहे चला.